तो
एल
हा येतो का आवाज?
हॅलो
ह हा बोला काय करा लागलाय. हा हॅलो आवाज येतोय काय?
आवाज येतय का?
हा येतोय येतोय बोला येतोय मग.
नेटवर्क प्रॉब्लेम आहे त्यामुळं काय नाही बघा चहा पिलोय तसपाकाची तजी निवडायला लागत.
हा
नाही
होय होय स्वयंपाकाचे आता बघाला पाहिजे की नाही लवकर झालं. आमचं पण काय आता बाहेर पावसाचे आम्हा जरा वेळाने स्वयंपाक केला तरी पण चालतोय.
होय पावसाळा चालू झालाय आज सकाळपासून सारखा
हम्म
हो किती वेळ लागतोय ए का एक तासात सगळ स्वयंपाक होत. पावसाळा चालू झाला की काहीतरी वेगळं वेगळं कर. आणि वेगळं वेगळं काहीतरी करायला लागतंयच. आणि आमच्या पोरा पाऊस पडायला वडापाव करून लागायला.
भारी आहे गे मग बरोबर आहे गे पाऊस. भजी वड खवडते आणि
आल्याला अ भाजी निवडताना भाजी निवडताना पोरगी विचारायला मम्मी भाजी बण होणार भईस म्हंटलं होय.
हा हा हा ह होय वडापाव
केक मागतेय केक मागतेय
नाही वडापावक एला त माांन. आणि स्वयं जेवण आणि करायचं असं भाकरी चपात्या सगळं करायलाच पाहिजेत.
लागत करायला. मग दोन दन तीन तीन दोन दन तीन तीन खाल्ला. का नाही कि मग काही चपाती भाजी काय नाही लागत
हा मग चालतेय तुम्हाला नाही तर वडापाव खाणार वडापाव खाल्लं की पोट भरतेय खरं जेवाच्या काही भुक लागत नाही मग वडापाव खाते की हम्म
पोर आमची काहीतरी वेगळेच करून मागतात भाजी चपाती प ते हाय ते खावा मग गप बसायचं असा नाही
नाही आणि आत्ताचे पोर बसत नाहीत वेगळे वेगळे पदार्थ पाहिजेत खायला
किती वेळ ला किती वेळ लागतोय मम्मी लगेच होतय बघा ब बटाटा शिजवायचा त्याची भाजी करायची आणि त्याला तळायचं झालं जेवढं बोलण्या बोलून पटकन होतय ना तेवढं करायला वेळ लागतो
कराय वेळ लागतो आणि त्याची नंतर आणि भांडी किती ढीग भर पडत प्रत्येकीची आता इडली डोस तर केलं तर बघा की ते एकात करा आधी भिजत घालायचं परत संध्याकाळ आणि बारीक करायचं दुसऱ्या दिवशी करून आणि परत आणि परत भांडी केवढी ढीगभर दिवस दिवसभर त्यातच म्हणून इडली डोश्याच खाताना खातोय आपण चार छान वाटतय पण करताना करणाऱ्यालाच बायकांनाच माहिती ते
पण तुमच्यात इडली डोसा वगैरे असं वेगळं केलं तरी पण आणि जेवण बनवतय
होय म्हणजे आमच्यात कसं नाश्त्याला सकाळी हे दोघं जण कामाला जातात ना सासरे आणि मिस्टर त्यामुळे नाश्ता काय हा आठ साडेआठ ला करून गेलीत की मग बारा एकला जेवायला येतात घरी परत त्यामुळे नंतर आणि एक दीडच्या दरम्यान म्हणजे भाकरी भाजी चपाात्या आणि सगळं पाहिजेतच
हम् हम्
त्यामुळे डबल वेळा होते
आमच्यात तसं नाही होत आमच्यात कसं होतय जरी सकाळी इडल्या केल्या ना तर इडली सांबर सकाळी बनवायचा आणि म दुपारच्या जेवणाला उत्ताप्पा करायचा उत्ताप्पा बटाट्याची भाजी असं करायचं आणि संध्याकाळी गरम गरम भाजी राहिलेलीच असत शिल्लक मग त्याच्या संध्याकाळी मग आंबोळ्या करायच्या एका एका आयटम तीन वेळा तीन तीन तीन तीन करून द्यायच
लय आवडी ना
दोन किलो दोन किलो तांदूळ भिजत घालायचं
हा ह मग चालतय सगळीच खाताय म्हटल्यावर
आणि कि कुठं त्यांचा नंदुबाईंची मुलं आली तर त्यांना थोडंफार दिलं तरी त्यांना काय दोन, तीन दिलं तरी त्यांचं काय नसतंय. खर दोन किलो एकदा घातल दिवसभरात त्याचा राडा घालायचा एक्स्ट्रा भाजी आमटी भात भाजी आमची असलं काय नाही.
सकाळी, दुपारी, संध्याकाळी वेगवेगळ एकाच पिठाचे भरपूर म्हणजे ह पदार्थ बनतात त्यामुळे चालतय. हम्म... वेगवेगळं जरी पीठ शिल्लक राहिलं तरी कांदा, कांदा, मिरची बारीक करून टाकली तर उत्ताप्पा पण होत्यात. त्याच छान
दुपारच्या जेवणाला म्हणा उत्तापा दोन, तीन करून दिले ना, की मेनी ह्यांचं पोटच भरतय मग दुसरे एक्स्ट्रा खायला मागत नाहीत मग ते उगच जेवणाचं मात्र होतय. ना म्हणून मग मी कर करतच नाही लावले जास्तच जरा असं वाटलं ना करावं काहीतरी,
आणि सकाळची जरी चटणी शिल्लक नसली तरी पण चालत्या तसच कांदा, मिरची बारीक, करून टाकायच संध्या हा चटणी कराय लागत
नाही चटणी, चटणी जास्त करायला लागते आमच्यात कसं होतंय? हा तीन आयटम असतात ना त्यामुळे त्याला पुराय व्हायला लागते ना त्यामुळे च मी म्हणजे
करतानाच भरपूर कराय पाहिजेत. हम हम ह
एकावेळी दोन किलो तांदूळ भिजत घालते म्हणजे सगळं म्हणजे व्यवस्थित जिथल्या तिथे सगळ्यांना खाऊन राहते.
म्हणजे दिवसभर पुरतंय बरोबर... हा ह ह दिवसभर पुरतंय. हा
हा आठवड्यातन एकदा, पंधरा दिवसातन एकदा, असं करतोय. रोज रोज करत नाही. म्हणजे असं सारखं चार दिवसाला, दोन दिवसाला नाही.
मग मान्सून साड्यांचा सेल लागल्यात पावसाळी
होय अहो साड्यांचा सेल किती छान लागल्यात. नाही. मी बघून आल्या फक्त खरदी काही केली नाही. ह्यांनी मला ओरडायला लागलं. वटपौर्णिमेला साडी घेतल्यास आणि साड्यांचा सेल लागलाय म्हणून सांगायल्यास.
होय नाही खरं ते आपल्याला वाटतय तसं साडी असत्या तीन-चारशे ची पण ती आपल्याला वाटते काटा पदराची आहे. लई भारी आहे. असं वाटतंय. साडी पण त्याच ब्लाऊज आणि पिको फॉल करून परवडत नाही. बघा की, साडी चारशे रुपयेची आणि पिको फॉलला पन्नास पन्नास रुपये आणि ब्लाऊज ब्लाऊजच तर काय विचारालाच नको दर दोनशे, अडीचशे आधी नॉट लावली की वीस रुपये एक्ट्रा आणि ज्यादाचे
होय लेस ला वेगळं, नोट्स ला वेगळं, आणि डिझाईन करायचं म्हंटलं की वेगळं
आणि ते साडीपेक्षा ते ब्लाऊज ब्लाउजच महाग महागच पडते ब्लाउज. आता तयार पण आल्यात. ब्लाऊज पण चांगल्या काटपदराच्या साडी असली की म्हणजे साडीवर बर
नाही ते बरोबर वाटत. ज्या साडीवरचा ब्लाउज त्याच साडीवर छान दिसतोय. कशावरबी काही पण नाही बरोबर वाटत. क्रॉस कॉम्बिनेशन म्हणजे छान वाटतात.
कोण आता कंपल्सरी म्हणजे घालत नाही. तसं वेगळं वेगळं.
नाही खरं क्रॉस हा वेगळ्या एका साडीवर वेगळ्या हा ते पण छान वाटत म्हणजे हिरव्या साडीवर, लाल कलरचा ब्लाऊज किंवा पिवळ्या साडीवर हिरवा ब्लाऊज.
हो ना परत आता सगळं जुन यायला लागलंय. अगोदरच्या बायका कशा काळ पांढऱ्यान कुठली पण साडी अशा घालायच्या. पण आता... आता नाही. आता बरोबर म्हणजे वेगळं हे आलंय काळं पांढर ब्लाऊंज घातलं की झालं कामं
नवीन ट्रेंड आलांय खरं
जुन्या आलांय बघां की आतां परंत आणि लांबबाहीची फॅशन वगैरें परंत आली आहे. सगळें पूर्ण पूर्ण पूर्ण कॉलर गळां वगैरें म्हणां म्हणजे पूर्ण पाठं भरूंन कॉलर गळां अगोदरं घातली की म्हणजे बायको आतां कसं अगोदरच्यां कायं ब्लाऊज घातलेय लांब हाताचं असं म्हणायचे पणं आतां ते लांब हाताचं परंत जुन्यां बायकां वयस्कंर बायकां घालतं होत्यां ते आतां आणि परतं आलंय.
होयं आतां नवीन ते जुनं तेचं सोनं म्हणतायं तसं झालंय ते आतां जुन्यांच्याचं फॅशन डब्बलं आल्यांत.
होयं प्रत्येक गोष्टं आतां जुनी म्हणजे जुनी आहेय ती अगोदरचीच पणं ती परतं आतां आणि आल्यां मंग परंत आणि जुन्यांची आठवणं झाली असं होतंय
होयं नव्यानं कुठे आतां आपल्यां म्हणजे आपल्यांसारख्यां बायकांना आतां कुठं तरं एकचं एकचं चाललंय ड्रेस पणं चालतोय गाऊंन पणं चालतंय परंत घरी घालायलां ड्रेस पणं चालतोय साड्यां पणं चालत्यां कांहीं नाहीं असं नाहीं सगळं चालतंय
आतां घरांत कशी म्हणजे घरांतली पणं कायं असं एवढं ऑब्जेक्शंन घेतं नाहीतं हेंच घालं म्हणतं नाहीं आताच्यां ह्यांच्यात आगोदर कसं कम्पलसरी लग्नं झालं की साडीच नेसायंला पाहिजे परंत म्हणजे असं असं गावांकडे वगैरें असतं असतें मंग
मलां पणं तसंच वाटतं होतं की आतां म्हटलंय लग्नं झाल्यांवर रोज रोज साड्यां घालांयची आई शप्पथ म्हंनल आतां कसं व्हायचं माझं मलां साड्यां घालायचं नंतर कायं जमतंच नव्हतं कायं लग्नांच्या आगोदर कुठं पणं कधीं सनांला घातली तरचं
ते कायं आपणं तेवढंच आवडीनं घालतोय आणि तेवढंच बसतोय पांच मिनिटं परंत आणि काढली नेसली असं असतें नां हम्मं
इथं कसं सांडी घालायंची कां रोजचं घालायंची कां असंच करायचं कां तसंच करायचं विचाररायचं तरं कसं विचाररायचं कुणांला सगळीचं तरं मुठठी
ह
मलां म्हणतीलं आणि हं नाटकं करायंला आल्यां असं करायंला आणि त्यामुळें बोलायचं पणं मुश्कीलं मोठ्यांच्या समोर बोलूंन चालतं नव्हतं पहिलं आपल्यांकडे आमच्यां इकडं पणं
होयं आणि नवीन लग्नं झाले की आपल्यांला म्हणजे थोडंफार जरां आपणं कायं समजतं पणं नाहीं बोलायचं
होयं मंग माझं तरं लग्नं झाल्यांवर मी येतानां सगळ्यां साड्यांच घेऊन आलेलो एक गाऊंन पणं नाहीं एक ड्रेस पणं नाहीं
नाहीं नाहीं नंतर नंतरचं होयं आपल्यांला कायं माहिती नसते नंतर म्हणजे समजलं घालं म्हटलं तरं मंग घेतां येतं नवीन खरेदी किंवा अगोदरचं जूंन आणंता येते आपलं
होयं मंग लग्नं झाल्यांवर आमची पूजां झाली मंग पूजां झाल्यांवर संध्याकांळी झोपतांना मंग मलां अवघडलं पूजेला माणसं ते नां आलेली नां पाहुणे झोपायंला मलां अवघडल्या सारखं होतं होतं आमच्यां सासूबाईनी घरांत दुकानांत जाऊंन एक गाऊंन घेऊंन आल्यां तुलां अघल्यांसारखं होते नां गाऊंन घालून झोप पहिल्यांदा गाऊंन घालायंला दिलां मलां त्यां लई भारी वाटलं आणि पांच दिवसांनी गेलो परंत मी आणि येतानां परंत मंग हेने टूं व्हीलर वरं न आलेले म्हणजे पांच माणसं येतांत नां आमच्यां इकडंची कायं म्हणली कशालां ते पांच माणसं हा तिकडं एकट्याला हेलाच येऊदे, हेचयो घेऊन येतो. म्हणून मिस्टर एकटच आलेला आणि, आल्यात तर टू व्हीलर टू व्हीलर वरन आल्यात. आणि कसं आणायचं. काय कराहायचं आईने जर, पाच दुरड्या तेन काय काय दिलेलं‌. हेनी म्हटलं ते आम्हाला काहीच नको हेच्यातलं, एक हं.
पहिल्यांदा गेल्यात म्हटल्यावर सगळं व्यवस्थित असतंच आपल्यात होय.
हा कॅरीबॅग मधन फक्तं. अ -ही दिली कपडे वगैरे ते, काय काय असते ते, सामान एका, एक पिशवी भरून दिली. आणि त्या, लाडूला आणि केळाला पैसे दिल. इथं घ्या म्हंटले दोन तरी दुर्ड्यांनी न्या म्हटली. असंच मोकळं कसं जाणार.
होय होय, थोडं फार तर आणायला पाहिजे की, नवी पहिल्यांदा नवीन आहे म्हंटल्यानंतर.
हां. आणि मी घातले की साडेबडी घातलो ना, आलो बाहेर तर हेनि म्हणाल्यात. साडी घालून जायचांय. मी म्हटलं मग कसं जायचाय. मम्मी पण म्हणत होती. बाई साड्या घालून, एवढ्याला लांबच रनिंग कसं व्हायचं, एवढ्या लांबच आमचं सगळ्यांना टेन्शन आलेलं, खर आता बोलणार कोण.
होय. आणि आंतर अंतर जास्त असलं की, हे होतंय सोडा, तेवढच दोन तासाच. दोन तासाचं तेवढंच असल काय वाटत नाही. हा हा मग एवढं. एवढा प्रवास करायचा, मग भर पूर प्रवास एवढा करायचा म्हटल्यावर, हा हा, आणि गाडी.
काय असलं. हेनी म्हंटलेत आमचं कि, ड्रेस वगैरे काय असला तर घालू द्या. आणि घरी गेल्यावर काय कोण काय बोलत नाही, म्हंटलीत मी सांगतो.
मग मी घातलो ड्रेस. पाच दिवसांनी येताना इकडे नवरी साड्या घालून येत्या, मी ड्रेस घालून आलोय.
होय. नवीन असल की मग जरा असं. साडीत जरा हे, होतंय नवं.
हा समजून घेतलं की, बाबा एवढ्या लांबचा प्रवास आहे. आणि नाही जमणार साडीत. समजूतदार माणसं पाहिजेत बगा. आमच्यात आमच्या घरच्यांनी तर, तेव्हा तर समजूतदारपणा दाखविला.
होय, नाही आता काय एवढं कोण काय म्हणजे, असं हे करत नाहीत प्रत्येक गोष्टीत. म्हणजे सपोर्ट आहे. हा तुला हे घालू वाटतंय घाल तू सगळ्याच मुलींना, आणि आता म्हणजे, पहिल्यासारखं कोण एवढ असं हे करत नाही. हे नको ते नको असं काय नाही.
आणि पहिला कसं मुलींना पण खूप त्रास असायचा, की डोक्यावर पदरच घ्या. ते मोठ्यांच्या समोर जायचं नाही.